ह हा आला आवाज, तर आपण म्हणत होतो त विचार आहेच की, की आपण जरासं मुलं आता थोडस मोठ्या वर्गात गेल्यानंतर थोडस आपल्याला टाइम भेटतो तेव्हा. पार्ट टाइम आपण थोडस काहीतरी करू शकतो. पण आपण थोडीच बस बस काही असुदे. त्या अस लग्न काय असेल. कारण काय होतं थोड्याशा काही गोष्टी असतात. आपण म्हणतो की, अ ह्याचा फूड बिझनेस असेल म्हणा, किंवा काय असेल. या गोष्टीची पण थोडस कस होतंय. म्हणजे आपला समाज पण कसय की आता तुमचं शिक्षण काय झालंय. समजा सासरची काय त्यांची, वैयक्तिक काय त्याच म्हणतात ते प्रायोरिटी असते की, म्हणजे आमचं नाव पण नकोना. असं म्हणजे फूड बिझनेस कसंय, त्यांना असं वाटत की,
हो असं काहीतरी हा हा त्यांना असं वाटतं का आपल्याला असं चां लोक काय म्हणतील? ह पण एक प्रश्न असतो का तू असे करतील लोक काय म्हणात. हे नाही विचार करत का ही चा ही काय करती ते थोडंफार तिला करून दिलं पाहिजे.
हा, म्हणजे मला असं वाटतं की, म्हणजे आता रिलेटिव्हज म्हणा. जरी मिस्टरांची परवानगी असेल. तरी समजा आजूबाजूचे रिलेटिव्हय असतात. म्हणजे थोड्याफार प्रमाणात म्हणजे मिस्टराची काका, मावशी, वगैरे कोन असेल ते. ते म्हणणार थोडेफार की अरे तू काय शिकलीय? म्हणजे लोक काय म्हणतील. अरे ही शिकली आणि फूड मधलं काहीतरी करणं पण म्हणजे मला असं काय वाटत की रिसेंट काय? किंवा मी फॅमिलीला वेळ देऊन म्हणजे आता थोडफार प्रमा सासू सासऱ्यांची जर जबाबदारी घ्यायची असेल तर मला त्यांच बघु मुलांच बघुन काय
काहीतरी पण असं काहीतरी पाहिजे आपल्याला की आपण घरी सांभाळून सगळ्यांचे मनही ठेवले जातील. आणि आपलंही काम होईल असं काहीतरी काम आपण केलं पाहिजे.
म्हणजे पैसा हा सर्वस्व नस
नसतो, नसतो बरोबर आहे बरोबर पण त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय कामही पण नाही होत ना आपलं आपण हा सर्व
आपण म्हे मिस्टर आता म्हण म्हणतात कुणाचे असू देत. कि अरे मी कमवतो ना काय तुला प्रॉब्लेम आहे का? तुला काय अडचण आहे का? तरी नाही जेव्हा आपल्याला काही स्वतःच घ्यायचंय त्यावेळेस जेव्हा त्यांना आपण मागतो अरे गरजेच आहे का? घेतलंच पाहीजे का? असं जेव्हा म्हटलं जात तेव्हा ते फार लागत. म्हणजे असं
स फार लागत असं वाटत आपला इन्कम सोर्स जर असला असत? तर आज आपण विचार नसता बरोर जे आपण स्वतः करतो ना त्याचा आनंद खुप वेगळा असतो. जेव्हा माझी फस्ट सॅलरी आली होती ना त्याचा जो आनंद होतो. म्हणजे तो जगा वेगळा होता. म्हणजे जे काही आपल्या आई वडील देतात ते वेगळं आणि जो आपला पती आपल्याला देतो. ते वेगळं पण जे स्वतः आपण करून जे आपले हातात पैसे येतात ना? त्याची गोष्ट भले ते कितीही असो पाच असो कि दहा असो त्याची गोष्ट वेगळी असते. आणि त्या हक्काने आपल्या मुलांना त्याच्यानी काहीतरी घेऊन द्यायचं म्हणजे हे खूप आनंदाची गोष्ट असते. असते त्याच्यामुळे काहीतरी काही ना काही ट्राय केलं मी तर प्रत्ये प्रत्येकाला कोणी माझ्या मैत्रणी पण आहे ना, त्यांना पण म्हणते तू काहीतरी कर. तुझं जे तुझ्याकडे कला आहे ना? त्याच तू कंटिन्यू कर बघ तू ट्राय तर कर. हा काय सांगु थोड शकतो आपण कुठच्या कुठं पोचून जाऊ. ट्राय नाही करणार तर काहीच नाही होणार. आहे जे तुम्हाला पिझे समजमते पिझे प्रयत्न केला पाहिजे.
पण थोडसं म्हणजे कसं अ हो आणि मला कसं वाटतं कोणतंही क्षेत्र म्हणजे, कुणाचच असू दे असं मी म्हणते. कि ह्या समाजात लोक काय आहेत की, काहीच करून देणार नाहीत तुम्ही घरी बसला तरी म्हणणार की अरे शिकली घरी बसली काहीच करत नाही. आणि काय, काय करायला गेलं की तर म्हणणार की, अरे हे तुला शोभतय का? हे बरं आहे का?
बरोबर दोन्हीकडून जनरेशन लोकांच्या म्हणण्याने कधीही नाही चालायच लोक दोन्ही कडुन बोलतील. तुम्हाला ते खुश बघुन नाही शकत पहिली गोष्ट मी ही म्हणते. तुम्ही खुश नाते म्हणतील हे खुश का आहेत? चांगले का आहेत? आणि तुम्ही दुखी अस ला का दुःखी राहते तु? असं नाही करायचं सोडून दे, असं बोलनार म्हणजे लोकांकडे बघून आपण आपला संसार करू शकत
शकत नाही आणि मला कसं वाटतं थोडस संसाराला थोडाफार हातभार मी म्हणते किती भले तो नवरा जरी कमावणारा असेल. तरी थोडस जरी आपण हातभार लावला तरी त्यांना पण आनंद वाटतो ना.
आनंद होईल का आपल्याला कुणाचा तरी सपोर्ट आहे आपली वाईफ आप पल्या साथ देते हे वरच खर्च आपण नाही तरी नुसत घरच खर्च खर्च जरी नीघाला तरी त्यांचा किती भार कमी होतो आजकाल महागाई किती वाढलीय.
तीनशे रुपयांनी दूध आहे म्हणजे मला वाटतं एक लिटर दुधाचे अ दोन अडीच हजार रुपये होतात. दुधाचे बिल अस मुलांची ट्यूशन फी अस दे आता इंग्लिश मिडयम मुलं म्हणल्यावर प्रोजेक्ट आले, हे आले, ते आलं महिन्याचा खर्च नाही म्हटला तरी त्यांचा दोन, एक हजार रुपये होतोच.
होतोच होतोच होत होतोच नाही तर नाही आपण विचार करतो ना यावेळेस कमी खर्च करायचा आहे काहीतरी दुसरा आजार पण म्हणा बाहेर कुठं काही द्यायचंय असं काहीतरी खर्च येऊनच जातो महिन्याभ
येऊनच जातो. आणि कसं होतं ह्या छोट्या गोष्टी आहेत थोडसं कसं होतंय आता आपल्या वेळेस पण एका पेन्सिल मध्ये म्हणजे मला वाटतय एक पेन आपण जर चौथीत
बरोबर आहे हो सांभाळून सांभाळून ती संपे पत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरी मिळतही नव्हती आणि आपण मागतही नव्हतो. आणि आपल्या त्या वस्तूची जाण होती पण आजकाल माझा वाला तो पेन्सिल पूर्ण दिलेली संध्याकाळ पण त्याच्याकडे दिसणारच नाही.
नाही दिसणार आणि तरी तरी बड्डेला ह्याला त्याला कितीतरी स्कूलमध्ये मिळ तात अरे बापरे टाकतात काय टाकतात म्हणजे ह्यांना ते
त्यांना नाहीेये जाण नाहीये आणि त्यांना कदर पण नाहीेये. आणि ते लक्ष पण देत नाही, पडली पडली द्या इकडे गेली तिकडे गेली जाऊ
आपण आता हा जर सोफा जर पुढं माग केला तर त्याच्या पाठीमाग किती तर पेन्सिल, इरेझर
तेच झालं ना आज मी साफसफाई केली ना तर याची पेन्सिल याची स्केल याच रबर हे सगळं मिळालं आणि मी ठेवलं मग तू म्हणत होत ना लक्ष नाही का मम्मी
स्कूल ला जाणार नाही, मला ते पाहिजेच असं होतय म्हणजे हे मुलां स्कूल मध्ये मला आठवते तिसरी, चौथी परत आम्हाला पन्नास पैसे ला ती रिफील काय तर मिळायची तर ते मागताना सुद्धा आम्ही घरात पन्नास पैशाची रिपील संपली म्हणजे आपण किती विचार करत
किती विचार करायचो, एक रुपया म्हणजे खूप वाटाय च एक रुपया भेटला आपल्याला म्हणजे चार अण्याची चॉकलेट एक रुपयाची चार चॉकलेट म्हणजे त्यावेळेस ना खूप महत्वाचं होतं की एक रुपये भेटल ना ते पण खूप मोठं वाटायचं आपल्याला
नाही आता सहजगत ते दहा रुपये शिवाय खायलाच दुकानात काय घ्यायलाच
नाही दहा रुपये म्हणजे काहीच नाहीये दहा रुपये
आणि जनरली इन जनरली खुप मी पण सवय लावली. तुम्हाला सांगू मी मुलाना रोज घ्यायला जाते पण मी कधी त्यांना घेवून जात नाही. तरी ते बोलतात की गुगल पे आहे आता ते पर्स घेऊन जात नाही आणि जरी गेले
आ मोबाईल आहे ना
शेवट एक्झामच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला खायला मिळेल म एक्झामच्या शेवट च्या दिवशी गोळा असूदे किंवा आईस्क्रीम असू दे त्या दिवशी तो आनंद खूप अस हो त्यांना पण ती सवय लागली पाहिजे की त्या त्या गोष्टीची सवय लागली
ते ना ते चांगलं पण नाहीय आहे, आजकाल वातावरण असं आहे. हे जंक फूड खाऊन खाऊन पता नाही किती लोकांना कॅन्सर होता मुलांना लहान मुलांना सुद्धा कॅन्सर होता माहितीय, त्या प्लास्टिकच्या वस्तू मध्ये ठेवलेल्या वस्तू खाऊन खाऊन किती किती दिवसाच्या वस्तू ठेवलेल्या असतात.
कुरे असतात ते सुद्धा मुलांना जाळुन दाखवलं ते प्ला स्टिक असतं ते जाळुन दाखवल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं. म ते ते ह्या मुलांना ते
काहीतरी हो मी पण त्यांना म्हणते महिन्यातून एकदा मिळेल तुम्हाला मॅगी पण यांना माँगी आवडते पण मॅगी आहे माझे हसबंड बिलकुल आणून नाही देत. त्यांना असं वाटतं नाही आम्हाला हे खाऊशी वाटतं आमला तर खाऊनच देत नाही आम्ही खाऊनच देत नाही. मग यांना महिन्यातून एक तरी मी परवानगी घेते की तुम्हाला हे खायचंय.
हा मी पण एक दिवस तुमच्यासाठी दिला जाईल सॅटर्डेला तुम्हाला वे व इडली, उत्तापा, आंबोळी काय असेल ते वेग
प्लॅन न वेगळं काहीतरी पाहिजे असतं.
हा तसं होतय म्हणजे इन जनरल काय होतंय. स्कूलमध्ये सुद्धा आपण बघितलो ना काय काय पॅरेंट्स देतायेत मग मीटिंगला तरी ते टीचर्स लोक तक्रार करतात म्हणजे आता इतर करतात तक्रार की तुम्ही हे असं देऊ नका मुलांना ते बघितलं की स्वतःचा टिफिन खातं नाहीत त्याच डब्यात कुणी केक दिलं कणी काय दिलंय हे असं हो त तुम्हाला काय द्यायचंय ते घरी द्या आणि जनरली सगळ्यांना ते कसं होतं अफोर्डेबल पण नसतं रोज
नाही नाही नाही ना बरोबर आहे ना किती काय बरोबर आहे. अफोर्डेबल नाहीय आहे आणि त्यांना सवय ही भाजीपोळी खायचीच लागली पाहिजे.
लागली पाहिजे तसं होतं काय काय स्कूलमध्ये आहे बघा म्हणजे आमच्या मुलांच्या पण आहे. की आठवड्याचं ते डेली चार्टच आहे ही भाजी हा पराठा कंपल्सरी डब्यामध्ये पाहिजेच. म असं ते काय काय पण अगदी कारणं दाखवतात, अरे आमच्याकडं ती भाजी नसेलच ते अरे आ थोडा बाजार करताना तुम्ही ती लिस्ट न्हाना आपल्यामध्ये
हा ना ना भाजी ते भाजी तर घेऊ शकतात, तुम्ही त्यासाठी कशाला नाटक करायचे बरोबर आहे.
आणि असं कोणतंही ठिकाण नाही की आता ह्या सगळ्या भाज्या उपलब्ध नाहीत असं
ऑनलाईन ऑनलाईनच सिस्टम आहे, तुम्हाला ऑनलाईन कोणतीही भाजी मिळून जाणारच तुम्हाला आणि बाजारातही अवे्लेबल आहे असं काही नाहीय.
हा म्हजे मला कसं वाटतं ते पौष्टिक देण्यासाठी आणि स्कूलमध्ये मुलं टिफिन तो फिनिश करतायत म्हणून स्कूल ने जर काय नियम काढले असतील तर त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे का त्याला आपो
करायला पाहिजे ना फॉलो करायला पाहिजे. ते आपल्या आपल्याच मुलांच्या भलेसाठी करतात ते ना तेनी. हा त्यानिमित्ताने ते भाजीपोळी खातातात ते.
नाही घरी खात नाहीत मग मी पण कोणती भाजी जी खात नाहीत मुलं मला माहित आहे. त्या गोष्टीचा मी पराठाच करते, कंपल्सरी सगळ्या भाज्या ह पोटात गे
ते माहिती नाही त्यांना बरोबर ही छान रेसिपी आहे पोरांना माहिती नाही पडत. का पण त्याच्यातलं काय आहे. ते खातात आवडीने खातात आणि चव त्यांना तेव्हा कळतेय खाल्ल्यानंतर.
हो त्याच गोष्टीचा पराठा केलेला नाही असं नाही अगदी अ फ्लावरचा सुद्धा मी बटा -पराठा केलेला आहे‌. म्हणजे ती गोष्ट सुद्धा मुलांना काय होत हे मला नक काय स्मॅश करून पराठा केला समजू येत नाही काय दि
समजू देत नाही बरोबर आहे बरोबर जात त्यांच्या पोटामध्ये.
जात ते काय होते माहित आहे का मुलांना. हे आपण कधीच नखरे केले नाहीत आपल्याला कोणती भाजी आवडत नाही असा कोणता आहे का? वेळ सांगा आपल्या ताटात येईल ते आपण पहिल्यापासून खायची आपल्याला सवयते
सगळं जे बनवलं आणि नाही भाजी आवडली तर आपण रस्सा घेऊन खाल्लेला आहे नाही आवडली ते लोणचं घऊन खाल्लंय पण कधीं आला बोललं ना क काम्हाला हे आवत नाही हे बनवा तुम्ही.
वेग करून म्हणजे विचार करा एका मुलाला दोन मुलं आहेत मला तर दोन मुलांनी हेनी म्हणायचं मला भेंडी आवडत नाही दुसऱ्यांना म्हणायच मग त्याला ते दुसरं जर आज मी बनवून दिलं तर रोज एक सवय लागणार. त्याची इतकीच भांडे निघतात, त्याचे तितकेच म्हणजे आणि घरात जर वयसकर लोकस अरे काय आहे मुलांचं हट्ट आहे करायचं तेवढं मग ते आईला कंटा येतो आईला आईला कंटा येत नाही.
चला आपला टाइम झाला मी करते तुम्हाला कॉल आहे ना हे ना मी करते ओके ओके.